हा
हॅलो
हॅलो काय भाई
ह
फोन केलीस तू आमच्या पोरगीला इमर्जन्सीकडे आली वॉकिंग कर जरा इकडे इकडं
अरे बाबा
ह ह ह म्हणटलं तर नाही उचललं तर आणि हे मला म्हणते बोलत बोलत चल मी बस तदेत त हे क
दहा मिनट बसायचा
तेच सांगाले दहा मिनिटं वॉकिंग कर तू वकिंग कर नाही अजून जेवायचे हाज आणलंय आमच्या बाऊ मग ते खाऊन बसले आता या की म
हम्म
हा हा मुकदक येऊ दे की मग मी हेच म्हणाल मीरा चअभ्यास थोडा झालाय थोडा हाय
कितीि ग करत्या चार पासन कराल्या
अ चार सवाग
मला झाला का नाही अभ्यास
वेराला ऐकू जात नाही स्ेिकर कुठ होत नाही
हा होयस करत नाही
हम हम ढगांच्या कडकडास सह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता दाट आहे दि तीन तास हवामान खात्याचा अंदाज हो
लाईट तेन हाय बाई आमच्याकडं.
लाईट नाही.
होय लायटा गेला आमच्याकडं.
अगं बाई हित हाय बाई.
तुमच्यात घरी बघ पोरगीला ऐकू चांलय.
ह ह ह ह, प्रश्न वि''--'' आ तुमही आ.
होय दीदी काल कधी गेली काय माहीत.
ऐ ऐकता आले मी.
ऐकालस झाला का नाही अभ्यास.
अजून व्हायचंय. एक झालाय एक व्यायचंय.
एक लिहायचंय.
हम्.
बाऊ आणलायसा होय आज.
बड संग बोलालय हो. तला ऐक येत नाही मग बर्डस घातले तुझ्या कार म्हणून. बाऊ आणले आज.
आज कोणता वार आज बुधवार.
हम्म.
मग बुधवारी कसं आणता ग दीदी गुरुवारी खायला मिळत नाही.
मी नाहीच डबल दाखवत.
असं आहे काय तिझं.
हम्म मी एकदाच खातोय खातोय तस खरं. हं शक्यतो जास्तीत जास्त पाळतोय मग गुरुवार तर माझा उपवास असते सोड. इथं तर मी अजिबातच खात नाही. दुसऱ्या दिवशी कारण मच पोटात दुखतंय ग.
हा हा,
मग उगाच डब्बल डब्बलदा जड अन्न कशाला. ''हं''
अगं होय मला पण असं अंडी खालं की असू काय डेकररेसनी यायला लागला.
हो मी तर अंडी अजिबात खात नाही. होय मी अजिबात मला येततच ते करपडेकर असं आल्यासारखं.
आणि अस. दवाखायला गेलो की डॉक्टर म्हणतात कॅल्शियम कामी हाय अंडी खावा अंडी खायला तर असो होतं. ते मला.
हम्म. मग मी तेच अंडी अजिबात खात नाही केलं तर एक. एखादं अर्ध खातोय आणि चिवलाच देतो.
त्यातलं आदलं पेव''--'' ळा असते ते खायच नाही म्हण त्यान लले पित होतेय.
होय.
होय ते डॉक्टर मी सांगितलं ग डॉक्टरला हा मला पण तस. तसं होते म्हणून मग मी डॉक्टर मला सांडला की अंडी खायचं रोज एक आहे मग मी सांडलो नाही मला अंडी खालं की असं होते. म्हणून तर तो म्हणला की आतलं पिवळं काढून खायचं तु अस म्हण.
हम्म.
तर मग त्यामुळे काय त्रास होत नाही म्हणा.
हा हा.
मय जी ती कधी गेली काय माहिती.
कधी दहा वाजले प.
होय मग चगुली ती जेवण तर केली आहे.
नाही नाश्ता करून गेलो बाहेर आणि थोडं भात आमट खालो असं म्हणली.
आणि आडिओ छकून दिलंच गे तर ग.
अ हा. जाऊ शकते ह. अ आपण काय असो बोल आपण अस थोडी ना कोणाबद्दल काय बोोल जरा वॉकिंग करक अ मम्मा मी काय म मी दाखवायच ते घर बनवा न क मजछा न की
च्स
ह ह ती अंजू हयकणे तिची बहिणीनं मला सांगितलं गय
हा हा.
म्हणजे अंजु न मला सांगितलं माझी बहीणशीशी करते्या मग तू जर फ्रीच अस. तेच घरात तर मग ते करत जा दे म्हंटलं काय तर पाहिजेच आहे मला आम मीही जॉब बघालो खरं अ भाऊजी तुझं नको म्हणताय आज विरट ुट्टी आहे
अगं मी पण तुला तेच म्हणालतो तू असं बँक येेते का बघ नास
बघा लागलो की त्यांचं म्हणणं काय नको तिला सोडून ति लागून बघ ना
ते पण म्हणजे वीरा जरा असे फर्स्टला गेले की चालते मग तुला म्हणजे ते पण पाच पर्यंत हा मग चालते ते पण आहे त्या आवर तुझं पण तिकून न्यायचं होत
हम्म हम खर गॅप पडतोय ना शिक्षणात ते प्रॉब्लेम
होय ते पण आहे सूड
ह
ह्यात ना पण असं एवढं नाही ग होत पंधरा दिवसाला चारशे हाता आपण घरात बसून हायणून कर
बसून काय करण्यापेक्षा तेवढं तरीेत म्हणून करायचं
होय
हम् कायच नसल्यापेक्षा तेवढं तर येते पण
पण दे दे तुला सांगू काय मी तुझं विकम झालं ना
हो
बीकॉम ला पण वर्क फ्रॉम होम किती तरी जॉब आलात
वकिंग.
मी म्हणजे असं बघावलं घे तुला मी अस. सांगतो आता घरात बसून दहा हजार असलं तरी काय वाईट आहे.
हम.
लॅपटॉप पण आहे तुमच्यात.
नाही.
इथं आमच्या इथ एक मुलगी आहे ग. ती पुण्याला गेलेली एक वर्ष नॉन एटी तनी होती. आणि आता घरातन कराल्या वर्क फ्रॉम होम असं. असं जास्तीत जास्त नॉन आयटी कंपनीत नाय की का मिळत वर्क फ्रॉम होम. आणि तिचं पण बिकॉम झालंय मी तिला आज विचारलो त्या तिने मला सांगितलं असं कंपनीत. तन.
हा हा हां हां वेकन्सी आली तरी सांग म्हण.
हम्म सांगितलं सोड तिला पण. पण कुठला तरी आहे ग गुगलला सर्च करायचं आहे म्हण ते वर्क फ्रॉम होम सगळं जॉब. मिळतात.
हा हा. बकी तुला जर तुझ जॉईन झाली की मला सांग.
हा सांगतो.
हा
आता असं सगळं ते रोग मु काय नव झाले ग जॉबले कमी झाला.
होय होय.
आय टी कंपनी तर कायच नाही.
ह.
घेटलं तर असं नॉन आयटीलाच आहे सगळं आता.
हम.
बरं असं आपल्या फिल्डमध्येध्ये रोबोन आहे ग चालत.
होय.
असं एकमेवच फिळला असेल का नाही.
होय.
हम् बघा गे मला असं कळालं ते मी तुला सांगतो गे तेव्हा.
हा हा कळाल कण तिला तिच्या्या अपडेट मध्ये राहायचं ग आपण.
हा ते गुगल ला हाय. ते मी उद्या मैत्रिणी का विचारतो तुला सांगतो ती.
हे भरलेलं ऑनलाईन. वर्क फ्रॉम होम जिओवाल्यांच पण तवाणी केलेलं खरं ते अ नाहीच काय त्याचं मेला झाला नाही. परत मला काय आला पण असेल मी लक्ष देन नसाल असं नाही.
हा. बघ्या गी म्हणजे मी तिझ्याकडन उद्या अनेकदा विचारतो न
हम्म हम् कायच. तिजाकड न क नाही तुझा स्वत त्याचा असं म्हणजे फॉर्म वगैरे काय असेल तर ते भरून घे पहिला. तुला लागूनय मोस्टली इम्पॉर्टंट मग काय आपण मला तेच कि ती कुठलं लिंक म्हणायला ती गुगलवर मग नंतर न वेकन्सी निघाली की मग दोघींचा आपण वय काय.
भरुया हा तिला आम्ही उद्या तुला सकाळी पाठवते घे विचारून. म्हणजे ती पण असं जॉब बघायला ग मग तिझी पण बहीण आहेत ती अशी तिला सांग कोल्हापुरात एक कुठ तरी आहे म्हण ग दीदे. मी कॅम्प्युटर क्लास ला जातोय.
कॅम्प्युटर क्लास ला जातोय बघ तिथं तिझी बहीण हाय शिकायला माझ्या जवळ ती मला सांग त्या की माझ तुझी बहीण कोल्हापुरातच आहे आणि तुम्हाला जॉब हवा हवा असेल तर मी तिला सांगतो तुम्ही भेटा अस अस म्हणत्या म ते जाय लागतय असं वाटत. मग मी तिला बहुतेक ते कसाय सांग मार्केटिंग घ्याय वाटतं ग.
हा मार्केटिंग नको बई.
होय मग ते प्रोडक्ट घ्यायचं असं तेन हाय वाटतं मी म्हणल मग राहू दे. तिला विचार म्हणलेल नेमकं असं म्हणजे वर्क तेन काय असतंय तर ती म्हणली की नाही मग फिल्ड वर असतय असं म्हणलेली. मग आपल्या फिल्ड वर ग असं एज्युकेशन वर असतय असं म्हणलेली. मग बीकॉम वर तर असं एवढं काय नाहीच की मिळणार आपल्याला.
वय होय. बघ्याव घे ती ऑनलाईन म्हणाल्याच तिन वर्क फ्रॉम होम - ते बघूया मग तस जर पेमेंट. पडत असल तर कॉम्प्युटर लॅपटॉप काय घ्यायला काय हरकत आहे सेकंड हँड घ्यायचा.
होय मी पण तेच म्हणतोय.
पाहिजे पेमंट.
होय.
घेऊन मग त्याचा काहीतरी फायदा पाहिजे ना एक तर माहेरी असल्यावर एक वेळ चालते ती घेऊन पडून राहिलं तरी दहा वेळा कोणी काय बोललं तरी काय एवढा फरक पडत नाही खर इथ घेतलं आणि ते पडलं आणि एक एखादी गोष्ट एकाना कोणानं तर बोललं नाही सण होत.
होय.
हम्.
होतय सोड तसं.
हम्म. म्हणून म घेतल्या सारख आता मी शिवण क्लास केला तर मला दहा वेळा म्हणत्यात. ते शेवत जा ते शिकून काय फायदा हे ते. खर म जिज्जूना म्हण मम्मी आमची अस
हा हा.
मग मी माझं माझं शिवतय नव्ह बास म्हणल.
होय तेवढं तरी होतय की ग बाहेर पै शिकलीच नसतीस तर बाहेर केवढं पैशे गेल असतं.
ह एक एक ब्लाउज ला मी शिवतोय त्या चारशे रुपये देण्या असं घेत प्रिन्सेस त्या आता स्वस्त म्हणजे आहे काय सांग.
होय.
डिझाईन करेल तसं मग मी नवीन काय आलं कि ते ट्राय करू. मी स्वतःवर बिघडू दे भले तर मी स्वतःवर ट्राय करतो.
होय वासकी बाहेरच घेण्यापेक्षा स्वतःच स्व स्वत स्वतःच जरी होतय ग तेच बाहेर केवढं. पैसे द्याला लागला असतात तर जे पण शेवना केवढं झाले.
मय
हल का नाही.
ब बबा. विराच झालं विरता ते आता होम डेकोरेटर झाल्या आता ती तिच्या बुक्स न एक लिवंग रूम बनवल्या एक बाथरूम बनवल्या. आपल्या एक काय बेडरूम फोटो फ्रेम लावल्या. रूम मध्ये चालू आहे आता तेथ टी व् पण लावल्या. तो कुठला लिव्हंग रूम आहे ना टी व्ही लावले.
फोटो पाठव मला
कसला?
ते ग काय काय केल्या.